बोल काय नाही बसले निमाण आऐत रिच नमद आले
कोुणा जा रिच कोण र ब
ये सुच सुशांत सुशांत सुशांत
सुशांतच्या रूम आला सुई आपल्या हरष रूम रूमच्या बाजूची रुम त अ तसा गेला
हम्म.
आजचा पेपर म्हले कसा गेला रे.
द्यायला बरा गला काय बघूनंद्याला काय. मॅडम म्हणज मी तुम्हाला कमी देणार लिहा बघून काय करायचं.
मींद तर कमी दे ना.
म्हणजे बघून द्यायता पाक काढले म्हणजे अपेक्षाती अपेक्षा नव्हती म्हण. ते तुमच्याकडून बघून द्यायची आणि असलस ते काय काय बोलत बसले.
हो होय काय.
न काय.
अ मॅडम नपेक्षडली आहे तुमच्याकडून.
अरे वाचलेल गी पण. उगे चुकले बिकले खडखर होण्यापेक्षा आपलं. बघवून देले ना दोन मारकर आहे. हायस मार्क य ति त बाद झाला.
होय.
हम् कुठे त्याता आण कि. दोन मार्कासाठी कुठे गोळ घालायचा म्हणून त्यामु काायच केलं.
होय आणि न बघणारस मी.
न बघणार्याला चोवीस जाणार चोवीस काय ते.
बघून एकवीस.
हा.
तीन मारखच बर.
तीन मार कदा फर.
काय एवढ्या तट एवढ.
तेच त्यापष कशाला रिस्क कशाला घ्यायची आपल्याला रिस्क घेऊन काय आणि एखादा प्रे ् नाहीच आठवला पाच मार्काचा प्रश्न आठवलाच नाही मग कुठे गेला मी ना आपला.
होय मारते जाण देणार नाही.
हा मग मार्क का लिहिल्याशि तर मार्क नसते. लिहिलेला मार्क देणारती. काय पण लिहन चालत नाही उवठ हा पहिल्या सेशनाला पण असंच केलत पहिल्या सेशनाला बरी गेली तिथ अभ्यासही केला तर बर. ूर खेताात पहिल्यासेच मला.
हा मग तेव्हा बघून लिहिले असता ना बघता लिहिलेलं.
न बघता रल पहिल्या दहा मार्कस पाठवत.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
ण पण ललं.
होय.
हम्म.
हा बाकी म्हणत सगळे बघून लिहिले न बघणारे फक्त काहीतरी मुजकिल त्या.
हा मुजकेच काय तर आहे पाच हज सहाजणच होते.
वय.
ह.
न बघणारे पण काय नुसतं नाटक केल तर का न बघण्याचं. हम.
ह एक दोघ होती ते. करायचं न बघण्यासार एक दोघ होती त्याशी.
अय.
हा काहीटे काय
होय काय.
ह हम्म अशीे होती.
सगळी आलत का कॉलेजला
ना क
हो
ह
हो तिघा नव्हते ते काय साहेर नवतं ललं पूर्ण
अमं
नोस पर्णव होता का यांचं
हॅलो काय म्हणलं हा
अरे त्यांचं म्हटलं की नोटीस पूणव्हतं काय
अ का घर नोटस नोटीस घ्यायला तर आली पाहिजे ना कॉलेजला नाही तिथ तिं च उग कॉलेजला आली ते नाही ते
होय कायसनी काय पेपरच काय पडले का नाही
नाही पेपरच काय त्यांना पडलं नाही पेपर नसल्या तर चालेल पण तिथे आपल्याला फार्मसी नुसती डिग्री पाहिजे नावाज
नावड डि्री पाहिजेण सुद्धावायला
हम्म दहावाला हाय डि आर ना बाई मर डी आर एक्स लागलं पाहिजे डी आर एक्स प्या प
दिडयर
यक्स हम् अर ह मेडिकल डॉक् अर्धा डॉक्टर
अर्ता मेडिकल
ह म्हणजे आधा डॉक्टर म्हणजे हे झालं फक्त इंजे हा गोळ्या फक्त देऊ शकतो ही इंजेक्शन देऊ शकत नाही फक्त एवढंच
होय त्यात काय आता द्यायचं इंजेक्शन पण देण
हम्म
हम् तसं काय हे करायचं तसं द्यायचं इंजेक्शन
चार पाच दिवस येते कि चार पाच दिवसात इंजेक्शन निडल खू िडेंट श
होय डॉक्टरांच्या केबिन ला जाऊ जरी बसल तरी डॉक्टां विचारच कसं कस दयचं ते सांगात लेच
हो
मग डिप्लोमा डिप्लोमाची पुर कोण आलेच ना नाही अजून
नाही ये लाग चालू झाली आता हे लगल पाच हजार तर दिसते ती सत्तावन्न मधले सत्तावन्न का काय त्यातले पाच हजार दिसते हम्म
होय काय आपली हॉस्टेलची मित आली का याची डिप्लोमाची सरज बिरांचे होय
सूरज आलाय रोहित्या रोहित्या आलाय गौरे आलाय
होई
हम्म बाकीच अन्न आहे अन्णा अण्णा आहे ग अण्णा चौघचय त
होय
हम् दोघं आहे ती वैभवडीत आहे आणखीन झाली एवढीच पुरं
एवढीच का
हम्
हम वैभोडे आठवलं वैभोडी काही काही बघितलच आहे का नाही अजून
चाल मॅडमला सांगितलं मॅडम बघते कि न बघते सांगते म्हणली
कुठली मॅडम
संतोष आहे
संच मॅड सांगली तू बघायला
हो
अर्हितेवा सांगून सांून मॅडमना सांग सग रूम बघयला
वन आर के बक्ती मंदिर चांगलेय कमी बजेट मध्ये बघती
वर
महिन्याला दो रूम ला दीड हजार वाडा फक्त
होय अ अरे दीड हजारपर्यंत रूम
दोघं खेती कच राह
ब वेळीप तांगली पडत
हा तिघं तिघंच वगर हो तिघं राहू शकता रोम मध्ये कसं
हम्
नाही नाही तेच नाही म्हणजे एका रूम मध हेर किचन किचन पण आटायचे आहे त्या रूमला
किचन अटॅच आहे रूमला
ये हा रूम ला किट किचन त्याजे
म्हणजे कसा आहे कसा आहे रूम कसा आहे
दो हा रूम तस आहे एकाच रूम सगळं अटॅच आहे एका हला
एकाच रूम ला सगळं अटॅच आहे
हा दीड हजार रुपये रूमच पाड तुम्ही रूम मध्ये तिगर हवा नाही
होय
हम्म
क ते एकाचला सुगळं असलं तर मग कसं होणार
हम्
होय अरे एखाद्याला सगळं आटेत अस तर कसं होणार
ते दोघं राहायचं मलं तर काय अडचण येत नाही ना आपलं सामान ह सगळं बसतंय वर कप्प पण असतं आहेितं त्याला
होय दोघं राहायला काळचं नाही रे पण दोघच कटा येतो रे ल तठीिके जास्ती तिके चौघं असतील कसं बरं वाटतं रे
हा
हम दोघत कुठं काय बघायचं ते
जायचं साईडला मग बघायच रूम कुठं आपले आहे कुठं इथे त्याच्यावरून बघायचं कुणा रोमर जाऊन जो पाहिजे बडायच
वर
हम्म
इथं केक सिटी प इथ पण रुमारी कामा आहेत
पण तेथ चौघजण लागते चौघ जण लागतील ना चौघ जणसाठी होड काय लागते ते त्यात
हो चौघं पाच जणत ते आरामात
तेच पण होळ तेवढी जण आण
होय ते पण आहे प तुम्ही बाहेर कोणकण बाहेर मग
कोण आता इकडे विज्ञान आहे म्हणतय
हा.
हर्ष बन सूरज ना मेन गणच आहे फक्त
ला. एक मिनटा आधी ज किती केलं जा काटचे जे गाडीची माहिती आहे त माहिती कार ना किती केलेला द दोनशे आपलेला
हो.
हॅलो. हे. हॅलो.
काढ. हा. हा बोल बोल येतोय आवाज ऐक. आहेच दोघच आहेत रूम मध्ये त्यामुळ
हा हा कोण कोण आहे सर्व मध्ये
हम्. गणेश यांनीी तर बली गली.
होय काय वाढत आहेस का काय? वाढत राहायचा.
हा.
हो पण असेल ना सुरेश पण असेल ना मग
तो नाही म्हणतेय वाडीत राहायला नको म्हणताय. ह अ
नाही तो म्हणत की मला म्हणत कोण ग गणेश आल्यावर म म्हण. बघ मुत्या
नक्की नाही रे ते जा. तन का प त्याला नेऊन पण हा उघड नाही हा उघड आहे त्याच नेलं पिलं ते रात त्याला आधीच दि नाही अडचणी येते आपल्याला
होय म्हणजे आजचा बाहेर क चल नाही त्याला रुंगलच्टाय त्याला
नाव रूम मध्ये जालं तुडू असं अंगावरून चालत गेला तर काय करायच असत लाईट बंद. केल्या मग काय
हम्.
हम्म.
घ्यायचं तर आता ऍडजस्ट करून त्याला पण आता
बब.
हम्म त्यास का परय ना. नाहीतर कसं काय सांगतायेत ना म एकर मध्ये असे काय तिकेऊन रालं तिकेच चघून राहिलं तर बास आहे रे एकमेकाला एक सहाय करू शकता तुम्ही? दोघत काय काय कुठे काय झाले की कुठ कुठे बघत बसणार एकालग लोडपडत र बाां.
हम्म.
हम हम्. ह.
हो. चल मग नंतर फोन कर तुला नंतर फोन काय नाही बाबा.
हम्म चालते चालते.